हॅलो
हॅलो
हा बोल ना.
पल्लवी बोलताय ना? हम हम
काय कराल्यास?
काय नाही बसले टी व्ही बघत.
हो बरी आहेस का जरा आवाज यायलाय बघ गं तुमचा आजूबाजूचा चालत नाही तसं.
हो का?
बरी आहेस का मग?
हो हो आहे की बरी तुमच्याकडे सगळ्यांची तब्येत कशी आहे?
हो तुमच्या कुटुंबाची कशी आहे?
हो हो छान आहे आमच्या कुटुंबाची तब्यीेत कुणाला काही
आजी वेगैरे
आजीची सध्या दाढ दुखत आहे.
हो का डॉक्टर लावून देऊ? ह ह.
डॉक्टरांना आम्ही दाखवलंय दवाखान्यात. मग आता ट्रीटमेंट वेगैरे चालू आहे सगळी.
हा हा मग काय? एज्युकेशन काय म्हणतयं तुझं?
काय नाही सध्या आमचं सी ई टी दिले मग एम सी एचं ऍडमिशन प्रोसेस चालू आहे.
हो कुठे घेणार आहेस मग कन्फर्म ठरलं का? तुझं.
नाही ठरलं ते चौकशी सगळ्या कॉलेजेस अ म्हणजे कोणतं कॉलेज कस आहे किंवा कुठे घ्या घ्यावं याविषयी चर्चा चालू हाय.
हो का मला भारती विद्यापीठ मधून कॉल आलेला. ना,
काय म्हणत होते.
ऍडमिशन घे तुला शंभर टक्के प्लेसमेंट देईन. अ आणि कायतर त्यांची फी, ते एक लाख वन पॉईंटस फाइव लाख आहे. वन इयर साठी.
इतकी!
हो मग मी बोलले राम राम तुम्हाला.
हा हा, ठीक हाय.
हा हा,
सध्या एक मिनिटं नुसता झालेला आहे.
या लागलोय आम्ही तर मी आणि श्रु त्या आणि काय म्हणतील. बोला बाई चालतय तेनी कुठ ऐकत्यात ग. हम्म, लय बाई लय हसलो. असलं बोल असलं बोलतीया नुसत ऐक तर तु लई हासून पडशील हा मग परवा काय आ अन्न, वस्त्र, निवारा कसा आहे मग तुमचा. असं म्हणत्या, मी म्हणलो मला वस्त्र नाही दोन
अव्वा खर तेनी बोल बोलण्यावर पैसे देणार आहेत, नाव हेच्या वर न
अगं कॉल लावायचंय ग त्याने ऐक कस ऐकतील सांग आपल्या फोनवर
एक अवा फोन उचलला तर चालत ते काय,
हो तुला फोन आलाय काय? नकोस नको कट होणार बाई एवढं वाया जाते बाई.
हम्म हम्म
बोल बोल दहा मिनटं काय तर बोल काय पण, विचार अग त राजनंदिनी फोन केल ती मला
काय म्हणून?
अ तेच की एम सी एच कुठ घेणार आहेस ऍडमिशन म्हणून. म मी म्हणटलो काही नाही बई घेणार म्हणली कागं म्हणली, म म्हणलो मला टक्केवारी कमी पडल्या मग मला म्हणालती तसं काय नस ते झिरोवाल्यासनी बी घेत्यात म्हणली एम सी ए ला. मुलीसनी तर आता बारा हजार फी हाय, आणि जा म्हणालती. म तिला तिला कॉलेज तेस म्हणली, तू कुठे गेलतीस काय? म्हनलो कुठ कुठच गेलो नाही बई चौकश कराय मला म्हणली जा आणि विचारून घेत्यात म्हणली, के आय टी ला पण तुला घेत्या त्यातं खर कुठ जर घेतलीस तरी प्लेसमेंट कुठच नाहीएत. म्हणली स्वतःच्या जीवावर जॉब शोधाय पाहिजे म्हणाल ती, सांगाल ती सगळं. ती तेच म्हणली के आय
फोन आलाय म्हणा म फोन करतो म्हणाव मी. ठी कत
बिर्यानी आन मनालतो तुला. बिर्याणी कवा येणार बाळा किती वाज थांब किती वाजता येणार? बर बरते आण नारळ बस बाबा लय वेळ लागतोय. हॅलो
हा.
मग तेस म्हणालती कुठे घेणार आहेस, मग नाही म्हणल मी बघतो बाई. मला‌ म्हटली घ्या, असूदे म ते काय तर झालं ट्रेनिंग. ती पण आज येणार होती हिकडं.
हा ट्रेनिंग होतवय!
व्हय चेन्नईला सहामाहीने, खर पगार पण होता ट्रेनिंगसकट पगार पण.
हा हा हा.
अस होत म झालं म्हणली चांगलं मी म्हलं गमत तेन काय ग, मग किती मज्जा येते म्हणली. म तिला विचारलं होत कसं किती जरा सांग की, मी म्हलं मला पण हाय आहे का बग म्हणली. तसं नाही म्हटली हे कराव म्हणजे तसं नसत्यात ग. तर फ्रेशरसाठी आणि हेनि सगळेजण फ्रेशरच हायत म्हण, चान्सच लागला म्हटलं तुला. भारी होय म्हटली.
मग ती सीईटी का दिली ती म्हण
दिल्या तिला मग ती म्हणली मला आउट ऑफ इंडिया जॉब पाहिजे अस तर एमसीएस शिवाय हेच नाही म्हटली. आणि तुला आता कसय सांगू. ती जरी पटकन होईल आणि कॉलेज का त्या अजय हेज्याकडनं सर्व कम्प्लीट पण तीकडण शिक्षणाचा खर्च असतोय म्हनण या हो कसलं भारी क नाही, होय तिला चार वर्ष क नाही एमटेक काय बीटेक करा म्हणाले एमटेक चार वर्षाचा सगळा खर्च त्याने घालणार त म्हणली लय वर्ष हा लय पैसे लागते म्हणून करणार नाही म्हटलं, मी एमसीए च. करणार आहे म्हटली. आणि नको आता जॉब मी एम सी ए केल्यावर फक्त तिला काय पोस्टही मिळाली म्हणून तिला चांगला जॉब म्हणजे बाहेर, आउट ऑफ इंडिया पण मिळू शकतोय म्हणाल ती.
होय असं आहे, मला म्हणली पल्ले कुठंच जॉब नाहीत म्हणजे स्वतःच्या जीवावर सगळं, कोर्स केला तर ते का नाही पन्नास हजार साठ हजार भरून ते कोर्स नसत्यात बघ तिथे केल्यावर लागतात म्हणली जॉब. ते दोन महिने मी म्हटलं होत. तुमच्या बॅच मधल कुणाकुणा लागलाय काय ग म्हणता तेवढं दोन सांगितल्या बघ पोर लागल्यात नाही कोण नाही म्हटली लागले. मला तुझं भारत म्हणली लकच लागलं होई म्हणली मला म्हणली पल्ले मी फर्स्ट इयर पासून ठरवलेलो मला जॉब करायचाय म्हणून आय एनटी फीलल्ड मध्ये येण्यास लय अवघड आहे म्हणली सांगाल ते सगळ कॉनिजंट मध्ये जाणार आहे म्हणे काय ती. आता एवढं दोन वर्ष करणार टी सी एस मध्ये, आणि कॉमर्सचा, जाणार आहे ती तिला तिथं पाहिजे म्हणली आणि आता उद्या, आज येणार होती म्हण. आणि आता आठ दिवस सुट्टया आणि कुठं तिंच मेल येणार कुठ शिफ्टिंग झालं तिकड जायला लागणार बेग बेंगलोर, पुणे आणि मुंबईकर.
व्हय,
हू भारीच क नि.
एकटीच राहत्यां वय?
नाही पुरी आहेत की फ्रेशरच्या, पुरी लय आहेत म्हण फ्रेश चरवाल्यासनी मला मी म्हणलो कुणाच कुणाच काय काय झालं मला म्हणली बीसीए झालेले न बीएसी झालेलेच आहेत म्हटली सगळी. बग आणी कम्प्युटर इंजि निर वाल्यासनी बी नई म्हण. एवढं बघ कसलं भारी बीएसी वाटाय मी ट्राय केलेल मला म्हणली मी मार्च पेपर मे महिन्यात होतीत म्हटली लास्टच खर मी आधी दोन महिने ट्राय कराल तर म्हनली लई इंट लई असं लिंक फेक अकाउंट काढलेली म्हण तिन लिंक मागायासाठी सगळ्यांच्याकड ती, तरी संबंदच सांगत नाहीत होय सगळी जण. फायलिंग लागलं इथं लिंक प पाठवा मला. मेसेज करा. डी एम करा. तसं त्यासाठी काढलंय एवढं. तीन हे केलीया म्हण, मला म्हणली मि लय कष्ट केल्यात पल्ले म्हटली, एम बी ए मला पाहिजे होत म्हटली आणि ती कोंगणजण मध्ये मिळाला असतं म्हण काय. तिला
हु.
खरं त्याच दिवशी दोनीकडला इंटरव्ह्यू होता. म्हणजे मी इकड गेलो म्हणजे टी सी येस ला. सांगालतीस तू. म-मला त्याच, त्यात तीच कंपनी पाहिजे हाय म्हणून म्हणालती बाई.
आणि इंटरव्ह्यू ला काय काय विचारत्यात म्हण?
अगस सगळ बेसिकच विचारत्यात पुर्वी सगळीकड एंटरव्ह्यूला तसच विचारत्यात. अ तुम्ही काय कर हात? काय जॉब करणार हाईसा? खरं इंग्लिशमध्ये विचारा मी मनल कसं सांगितलीस? म परफेक्ट शिकलीस. काय हे म मला म्हणली नाई जर तोंडकं मोडकं सांडलं आणि म मी म्हणलो तेवढं मग आम्हाला पण व्हय म्हणली येतय. तेवढं काय एवढं नाही खरं करायला लागते म्हणली. बई बई म्हणल मग तेवढं सांगलेलं असं म जरा कोडिंग विचारलीत मण जरास विचारत्यात लई काय नाही झालं. आणि सांगाल त्या असं-असं असते म्हण.
अग बाई अवघडच हाय.
हम्म मग तरी बी झाल की खरं पास. त्यावेेळेस निघल्या असतील हायरिंग जास्त पूर्वी आ त्या फ्रेशर्स का लागतात सांगू सगळ्यांना? एक्सपिरियन्स. वाल्यांना जास्त पगार द्यायला लागतोय कंप पनीनं आणि प्रेशर्स वाल्यांना हाय आणि मी प्रेश शर्स हाईत म्हणून कमी दिला तरी पण चालतय गं आ पण जातयंच ग प्रेशरच हाय म्हणल्यावर. असं हाय तसं पण असतय कंप् पण वाल्यांच मनालती. अगं तिला पण किती हाय सांग पंच्याऐंशी पडल्यात बघ त्याच कॉलेजमध्ये पडल्याला पण नंबर. आणि ती एक, ती एक सा तेच सांगालती. ती मला म्हणली बाळ तुझं असं नाही की तुला कमी मार्क पडल्यात म्हणून तू सगळी चुकीचेत मला म्हणली, कॉलेजवर डिपेंड असतयं म्हणली, एम सीए स यूटी च कसं काय म्हणता न म सांगाल ती बाई आता त्या कॉलेजमध्ये कोण टॉप्पर आहे का नाही टॉप केला असल्या त्याला लय मार्क पडले असतील त्याच्या कॉम्परच करून आपल्याला मार्क देतात म्हणली कुणाला टॉप पडल्यात त्यांना म मला म्हंटली हा म मला म्हणली तिथं सगळ्यास्नि जास्त पडलेलीत म्हणली मार्क आता पण तिला हूं व्हय आणि मा तरी तुला एकोणंनव्वद तेच ना मा मागच्या वर्षी कुठं पडल्याला बाई नंबर चिकलीला का काय अन तिथं सगळ्यांना चांगल पडल्याल म्हनं आणि हीत हितं कुठ नंबर व्हय कुणा कुणाचाच तिथं सगळ्या पुरी नापास बी झालत्या म्हण एक एक सांगालत्या अस का मी नापास हसतंय म्हणून सोडयात थोड कमी पडल्याल टक्के वारी सांगालत बाई
म आपल्या कॉलेजमध्ये कमी आला असेल ग म्हणुन ते तुला कमी पडले. हाय नी
व्हय त्या खरं हिला विचारलंच नाही त्या प्रतिभाला त्यान विचारा पाहिजे किती पडलेत कोणाला? पण काय माहित नाय तुला कळालं किती पडले?
नाय बाई न मी काय विचारल नाय नि कुणाला सना गीनात ते म्हणे ॲडमिशन
फॉर्म अपूर्वाला पण विचारलो. म मा काय माहत नाही म्हणली तिज कायच माहित नई म तुला पण मॅसेज कलतो. बॅलन्स मारल्यास काय फोना मधी ओटी तीनं यायला लागत की मारलाय वाटतं बॅलन्स तिनं
होय.
म मला मी म्हणलो कॉल कवा करू म्ह अन हूं ते काय फॉर्म भरल्या बरोबर करण मॅसेज कर म्हणलं
कसला फॉर्म
त्योच की फॉर्म आजून सबमिट कराला त्यातला कसला बय
कसला ग
अग आपण केलं नाय व्हय ते
ते व्हय ते कार्या ॲप चा
हूं ते म्हणले
कसला भरायचा आहे? ते ते नव्ह महिना किती? ते
हम्म हम्म हम् तेच तेच तेच..
हा हा
मग तु कुठे? केआयटीला बघणार आहेस का? काय?
डिकेटीला बघूया म्हणाल्यात पप्पा इथले इथं
एक नंबर झाला मग बघच जा तु पूर्वी मग खरंच परत चौकशी करून ये. आणि फी बघ बाई पहिला फी जास्त असली तर मग नको पण.
व्हय सगळ्यानीच म्हणा मुली
आणि टक्केवारी कमी पडली असली तर
ते बी तेच कि विचारायचंय तेच अ ते के फस्ट बॅच मधली को मुलगी वाटत तिचा फोन नंबर दिल्या आणि अभिनंदन सर आहेत म्हणा एमसीए ला ऍडमिशन करायला
अग बाई होय भारीच की मग तेनासनी फोन लावूया काय?
मग हाय तेच नंबर पाठवलेत. पप्पनी आता मी म्हणाल, तो सर आमच्या ओळखीचा आहेत म्हणून.
हा हा
तू घेणार का? काय ऍडमिशन तेच म तुला आत्ताच कळालं मला असं असं अभिनंदन सर.
हा अब मग सर्वांना विचार कमी पडला असल तर घेत्यात त्यामध्य एवढं
हा हा चालतय माहिती बारा, पंधरा, पर्यंत पंधराच
हम्म चालतय सोड काय नाही एवढ? तरी बी विचार हा काय?
हा
मग ते आपी ला बी विचार मग ते घेल मग ते म्हणाल ती ती बी नाही म्हणाल्या बाई कराय जमलंच तर म्हणाल्या कारण एक सेल जॉब प्लेसमेट नाही म्हणत्या म आपलं आपण हुडकु
व्हय ते तर हायच
पुण्याला खरं पुण्याला फी किती हाय? तीन लाख, तीन लाख नव्ह ते आणि राहण्या खाण्याचा सोय मग ते बी जॉबच बघणार आहे म्हनली मग ते बी सांग म ती ला जॉब मला अपप्लिकेशन तेन आलतं ग ते. पप्पांच्या मित्रास जायचंय खरं पुण्याला जॉब आणि कोल्हापुरात आहेत बाई
कोल्हापुरात हाईत म्हणजे
जॉब ग असंच की ऑपरेटर कमप्युटर ऑपरेटर, डाटा एंट्री